बोल की
कधी आलास?
आता थोडा वेळ झाला आलोय....... आता एक थोडा वेळ झाला आलोय
हा मगशी कॉल केलेल नटरीची प म्हेंट
स्विच ऑफ झालेल चार्जिंग काय नव्हतं फोनला हम्म
काय करतीस?
काय नाहीबघ घरात आहे जेवण आहे शिल्लक आता जेवायचं.
हा- हा
तुझं
नंतर
हम्- हम आवरलं की नाही
आवरडलं बसले.
हम्म, हम्म त्या ग्रुपला ऍड केले तुला? मग त्यात लेडीज आहेत ते त्यांना फोन करून विचारायचं. पहिला फोन लावायचा बरं
दोन -दोन व्यक्तींना केलेले.
बोलल्या मग त्या दहा मिनटं.
हम्म.
किती झालं कॉल?
आत्ता ताच चौथा कॉल हा. यांना पण केले ऍड होय.
म्हणजे बरं झालं मला फोन कराय बरं झालं त्यांना
ह करा.
म्हणजे त्यासने पण मला कराय सांगायचं मी त्यासने करतो म्हणजे आपल्या सगळ्यांचं होतय व्यवस्थित,
ह अ खरं ह्याचं चालू झालं नाही टास्क.
ते हाय हे पहिला पूर्ण करायचं टास्क तीस तीस कॉल कराय लागतात मला करायचं, झालं नाही चालु का?
ह्यांना ह्यांना कॉल करता येईना,
त्यांना ग्रुपला जॉईन व्हा म्हण सांगतो त्यांना मला हे कर नंबर पाठव त्यावर जॉईट ग्रुप म्हणून एक हे आहे ऍप आहे त्याला
लिंक आहे की ग्रुपला होय.
ते नाही ते तुमच्या लेडीजच आहे.
अच्छा अ ते वेगळां आहे काय मग?
हम् ते त्यांना पाठवतो मला मला तिन पाठवले कणी मॅडमन त्या
हम्म.
तेच तुला त्यांना पाठवतो आणि त्यात ग्रुपला जॉईन व्हा म्हणून सांगतो मला नंबर पाठव त्यांचा.
हा हा चालतं.
ह म्हणजे म त्यात तिन्ही ग्रुपला ऍड झाली की मग त्यांना फोन करता करता येते मला
ते बॉईजच वेगळं आहे होय?
हम्. लेडीजच वेगळ येतय आणि त्यात कसं लेडीज लेडीजनच बोलायचं अस तय, हे कसं आपलं घरचं रिलेशन असल्यामुळे आपल्याला चालतय बोलायला. आणि विषय कस य ह्यावर असं म्हणजे ट्रिपच वैगेरे सगळं बोलायच, घरात आपण काय बनवतोय काय नाही किंवा बाहेर कुठे ट्रिपला गेलो हेच बोलायचं असतय.
हा.
ह मग
स्वयंपांक आवरला का नाही?
झालाय.
हा हा.
मग, आज काही नवीन रेसिपी?
ह नवीन काय नाही भाकरी, भात आणि मसूर.
हम् हम.
हम्म.
कमीत कमी एक दहा मिनटं तरी बोलाय लागतय. पाऊस नाही आज दिवसभर पावसात काय गावलं नाही जाताना एक दोनदा अ हे झालं तेथ हेच्यात कुठं बरं अ बोरगाव मध्ये आणि आणि कुठं बरं हेला आमच्या भागात अ वाडीच्या आप्पाच्या वाडीच्या पुढल्या साईडला
हम्म हम्म. कोणत गाव आहे?
वाघापूर.
म्हणजे कुठ आलं?
आदमापूरला गेलीस कधी?
हो
हा बाळूमामाचं मंदिर आहे तिकड त्या साईड लाच एक दोन तीन किलोमीटर आहे. आदमापूरच्या आणि न्यूट्रीजीअम मधल्या मध्ये एक फाटा आहे आमच्या गाव जायला.
हम्म हम्म
हम्म
हा
आ आदमापूरातून एक तीन किलोमीटर आहे बाळूमामाचं मंदिर लागते तिथ
हा हा मी मे महीन्यात गेलेलो का नाही कोकणात
हा
तवा जाताना आदमापुरातन गेलेलं.
आदमापूर आणि कोणता मार्ग झरलेला तुम्ही?
या आदरा. हम्म गडिंगलाच.
ग तेच की गारगोडी मार्गेच जाते.
हा तेच
हम्म हम्म
हम्म सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग तुम्ही उलटे गेला वाटतय
हम्म दुसऱ्या साईडने गेलेल एक ते घाटातला एक रस्ता बंद होता कायतर झालेल.
हा हा
हम्म मग तिकडनं चालू होता रोड गडिंगदज कडनं.
गडींगलंच कडनं आंबा घाट.
हा
आंब्यातं जा लागते नी सिंधुदुर्गला.
हा न ते दुसरा घाट कोणता होता ना तो बंद होता.
फोंडा घाट असल.
हा तेच वाटतं.
ते इकडनं राधानगर इकडनं फोंडा घाठ लागते फोंड्यातन मग तेस कुठलं कुठलं लागते बाबा ते गाव.
हा
हम्म हम्म ते कणकवली
सिंधुदुर्ग पण बघायला भेटलं म्हणजे बोटिंग बंद होती.
हम्म बोटिंग ते पावसाच्या वातावरणानुसार ते बंद करतात आणि सोडत नाहीत बघायला.
हम्म ऑक्टोंबर पर्यंत बंद असते.
हम्म ऑक्टोबर नंतरच दिवाळी झाल्यानंतरच तिकडे जायला चालतंय रे ते बघायला.
होय
बघूया एक दिवस काढूया ट्रीप आपण जाऊया. फॅमिली फॅमली तो वर गाडी पण आम ची होतीया व्यवस्थित जाऊन येऊया मग.
चालते.
दिवाळी नंतर काय काम पण नसतय नयी जास्त एवढं. दिवाळीचं कसं एक चार -पाच दिवस सीझन असतय, तेवढं चार -पाच दिवस झाल की आणि एक पंधरा दिवस शांत होत. त्या प्रेड मध्ये जाऊन आलं तरी चालतय.
चालतय की.
हम्म.
काय राहील तनी?
हंमं.
का र गेल्यात?
काय?
अहो, काय कराय गेल्यात तुमचे, अहो?
आहो, फिरतच गावात. सांगितलं दुप पररी बोलल काय यांच्या सोबत.
हां.
हेनी काय सरळ बोलानात, आगाऊपणाच नुसता.
नाही, नाही ते तसं नाही बोलायचं. ते त्या अँप वर बोलाय नाहीस नवं, काय अँप वर बोललीस? म झालं की चालू तेंच.
दहा आम्ही केलेलं पण ते
म त्येच्याकडनं लागण झालाय काय फोन?
हा.
हां, हां, हां मग त्यांना ग्रुपला ॲड करतो. मला व्हॉट्सअप नंबर कर फक्त मी त्यांना ऍड करून, हे करतो सोडतो.
हम्म, चालतय की.
हम्म.
हम्म. जेवण?
जेवण आता एक थोड्या वेळान जेवणार, हाय शिल्लक जेवण.
काय हाय?
हाय यात भात आणि आमटी हाय.
हम्म, हम.
तर उद्या काय उपवास हाय. एकादस हाय उद्या. परवा दिवशी जेवायचं. होय.
हम्. मी काय उपवास धरत नाही, हम्म.
फोन यायलाय मला. येऊदे बोल, आणि कुणीकडं गेलतीस फीरायला?
अंमं.
फिरायला आणि कुणीकडं?
फिरायला?
हंमं.
तिथच तेवढंच, परत रिसॉर्टवर राहिलेलो.
हा हा.
मग फिश आणलेली. आणि हे फ्रॉन्स.
हम ह.
ते त्यांनाच दिलेलं बनवायला हॉटेल वाल्यांना.
हा.
ते यांच्या ओळखीचे आहेत ना. मित्र ते, रिसॉर्ट वाल्यान.
हम् हम हं.
त्यांच्याकडे दिलेलं बनवायला. त्यांनी छान बनवलेलीत.
हम् हम हम्.
पण मला खाताच आलं नाही.
का?
दाढ कीडलेली आणि ते दाढत जाऊन बसालत. दाढ एवढी दुखालती. नीट खाताच आलं नाही.
हम्मम.
कसं तिकडला जरा प हे होतं रे. जेवणाचा विषय कसा आपलं वेगळ पडतय नी. तिकडल वेगळं पडते नाही.
मी पण मला आवडतं फिश वगैरे.
हम हम.
हम्म. तुला?
मला पण आवडतंय. जास्त मा जास्त असतय. आमचं त्यात मावसारं वर. मला म्हणजे मटनापेक्षा, म मासे जास्त आवडतात.
मला पण.
ते आता हां हां.
हम. आपल फाट्यावर दुकान झालय माहित आहे काय? फिशच फाट्यावर सी फिश दुकान झालय छान. म्हणजे, हम.
जिवंत मास मिळतात आपल्याला तिथे.
हा.
तिथं हेज्यातलं असत्यात समुद्राचे असत्यात धरून आणलेले असत्यात. ते जिवंत असत्यात.
मॅचेस्टरच्या समोर आहे बघ.
हा हा हा आता गेल्यानंतर बघायचं.
हम्म.
नाही दोन तीन महिन्यांतर चालंतय खायला आता दोन तीन महिने चालत नाही अजून.
हो. म्हटली मला दिदी.
हम्म.
हम्म.
मला काय कर. त्यांचा नंबर तेवढा व्हॉटसअप कर काय. म्हणजे मला, त्यांना जॉईन करून कणी हे करायला बरं. अ.
हम. हा हेनी काय एवढं सिरियसली घेत ल्याने बाबा.
नाही.
काय बीजी माणस.
आता मी पण ते दोघा मित्रांना ऍड केलेय का नाही
हम्म
त्यांनी पण अजून एवढं मनाव घेतलं नाही त्यांना पण अजून त्यांच कॉल काही झालं नाही रिसिव्ह वगैरे काही केलं नाही तिने फक्त
हम्म लेडीज न कसा टाइम असतोय बोला ना हे काय सिरियसली घेत नाइत
मी, मी तर कुठं घेतलेलं आहे मी पण त्याच्याकडे लक्ष घेत दिलं नव्हतं त्यांं दोनदा कॉल केलेला तेवढाच मी दोन कॉल तेवढ रिसीव केलेलं आणि मी तिला दोन कॉल के तर तेवढंच माझं मग आता माझं कसं तुला सकाळी फोन केल्यानंतर माझे सहा कॉल झालेत
हम्म
अजून मला चोवीस कॉल करायचे
हम्म
ते पण मी कसं तिचं पेमेंट जमा झाल्यानंतर मला समजल्यानं तर मी पण चालू केलं नाही ते मग तुला गडबड केली त्या दोघांना गडबड करून त्यांना ऍड करून घेतलय फक्त
हा
ठीक आहे तुला करतो जा मी फोन परत
हा कर
हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो